हॅलो, ह येते का आवाज?
हा हो येऊन राहिला ना?
तुम्ही काय करून राहिलेत? तुम्ही काय करता? म्हटलं हाव काय काही आज वावरा गिवरात तुम्ही गेल्या काय आज म्हटल वावतरात गेला नाही काय. हाव काय आम्ही घरीच आव बाई
हो काय
हाव. म्हटल घरच्या वावरात जालागत होत पण तर निेंदायले पण घरच्या वावरात चालत नाही.
होव काय? हा. या पावसाच्या नाव दोन तीन दिवस झाले पाऊसच चालू आहे आमचंही राहिलं ना खत टाक्याचं राहिल.
हव काय?
हा. काय म्हणते रुद्र गेला की शाळेत आज.
हाव रुद्र शाळेत जायेलाय.
हाव काय?
पूर्वी झोपेलाय हम्म.
हा हा हव काय.
हव, ऋतू गेलाय की नाही शाळेत?
नाही ऋतू नाही गेली आज शाळेत आज पहिलाच दिवस आहे ना त्याच्यान आज काही गेली नाही ते ह.
हाव ना कोणा वर्गात गेल्याव त्या आता?
आता तिचं फायनल इयर चालू आहे.
हो काय?
हा हम्म हम्म.
आणि इटोबा काय करतय?
अ विठोबा काही नाही आता गाडी आहे त्येच्या जवळ गाडी चालवते.
हो काय.
हो हो, काय कसं काय चालू आहे मशीन काम?
चांगलंय ग. मशीन कामास शिवास लागते कावण की कंपनी नाय तर मग लय
हा. हम्म गटाच कर्ज झाला की नाही मंजूर?
तूर लावली वाटत तुमच्यात नाही, हो झाल ना.
हो तूर लावली ना, हो काय झालं काय? हा, हो काय? हा कधी भेटते मग? हो काय.
आता पंधरा
नाही ना आमच्याकड टच झाल नाही अजून हो काय हा हा ह.
नाही काय?
हम्म नाही आमच्या गटाच नाही झालं.
आता आमच्या बाया म्हणत किस्त लवकर भरू पाच तारखेली.
हा हा.
लवकर भरलि तरी मग लवकर होईल.
हा लव
वैष्ववीचा आला तर फोन येईल.
हो आलता ना वैष्णवीचा फोन हा.
हो काय, त्या कुठे आहेत मग आता अकोल्याला आहेत काय?
हम्म नाही नि ती चंद्रपूरल असते आता.
हो काय.
नाही तिकडच हाय ना चंद्रपूरले हा हा आ आता गेली ते हम्म.
हो काय आता अधिक महिन्याला आल्या असतील ना?
हा आलती ना अधिक महिनेले लय दिवस होती, वीस पंचवीस दिवस होती अधिक महिन्याले होव हम्म. ते पाहुणे आलते घ्यायले मग पाहुणेले कपडे घेतले, साडी घेतली, तिले ते हत्ती दिले.
अ केवड्याचे घेतले ओ हत्ती?
अठराशे रुपयाचे.
हो काय मोठे मोठे असतील मग?
हां मोठे मोठे आहेत.
हो काय.
हम्म हम्म.
ते कमळ पात्र आणलं बाई हो अधिक महिन्याला गेलते तर. हम्म मोठ आणला पाचशे रुपयाच. हम्म साडी आणली, कपडे आणली पोट्टीली.
हो काय हं.
हां
हम्मं ते गटां सावित्रीच्यां दिवशी दिसली नाहीं तूं
मी आंली मंग तब्येत नती वं बरोबर मं आंली आंली लवकरचं पूजा करूंन घरी आंली
हां कायं मंग ते फोटो कधींचे होते टाकेल कुंट मागच्यां वर्षीचे ते हांव कायं अहं हां कायं हां हां तेचं तरं म्हटलं कायं नं कुठं केली म्हटलं कायं मी तुझ्या मसं डेकोरेशन आहेटं हम्मं हम्मं
ये
हम्मं कायं करंची पूर्वी
पूर्वी झोपेलांय
हम्मं हम्मं
तुम्हीं त्यां आपणं झालं की राहिलं
नाहीं मंग हां पाणी राहिलं दुधंच याचं राहिलं अगं
हां कायं आम्हीं सकाळींच घेतो मी दूधं
हो कायं आम्हीं संध्याकांळी घेतो हम्मं हां संध्याकांळ चाललं की मगं राहां कां नां आंधी दिवसंभर पूरती आम्हांला
हां
हम्मं हम्मं कायं केली ती भाजीयां
आंज भाजी पालकांची
हवं कायं हां
हां
हम्मं हम्मं
आंता करां पालकांची भाजी लंय दिसांची केलीच नव्हती मंग आंज पालकांचीच केली ती
हो हे हां हंम हम्मं हम्मं
तुम्हीं कायं केली होती
आम्हीं ते चिकेलची कावळ्यांची
हो कायं
हां हं त्यांमुळे ते पाऊस आहे कांच
हम्मं नाहीं हो आंज उंत पणं राहिला आंता सकाळीं म्हणजे बाराक वाजतां आले होते शे तोडे जरां असे
हो कायं हे
हां
हम्मं हां
कांल तरं लोयलं पाणी
हो नालां यालां
हम्मं
हम् काल झालं ते बांधकाम योजनेचा हे झाला का त्याला फॉर्म हे.
मी ते जेस दोड दिली वहता कागद ते. पावती येला ना मला जयश्रीकड दिली ना.
हाव का कायच्यासाठी भांडईसाठी?
हा भांडईसाठी.
भांडईसाठी कि पेटीसाठी हो काय?
पेटी भेटेलय मले.
हव काय?
भांडईसाठी.
हा हाव काय हम्म हम्म. हम्म.
चालशिन काय एकादशीले शेगावले?
हो जाऊ ना हो जाऊ ना काय ना चालसल.
माझ तिकडे बायल म्हणून गुजर करू ना
हो. जाऊ ना म.
हा जमादारीन बाई चालली बा पंढरपूरले.
हा आपल जमती का पंढरपूरले जान?
हो ना. हम्म.
पाहू ना जाऊ मग यावेळेस शेगावले जाऊ.
हा आपण शेगावलेच जाऊ मग.
हो.
हम् सांगतू तिकडे बायले मग आपण एक क्रुजर केली की चाललं जाऊ. हम टाईम आहे ना आता अजून महिनाकभर टाईम आहे अजून.
हो.
त्यात लोक बाया होतातच हा.
हो.
हम्म.
निंद नाही आता शेतात ना ततपर्यंत.
हा निर्णय हातशी येतात त्यातलं काम होऊन जातात वावरातले.
हा.
हम्म ते अर्ध्या तिकिटाचं केलं का सारिका ते?
नाही विचारा केलाच नाही.
हो काय मलाही करायचं राहिलं बिचारे हो ना त्या दिवशी तेला राहिला गेली करतो म्हटलं आठवणच नाही राहिली.
आपल्या गावातच त केलं मागं.
हो आपल्या गावातही गेले काही जण नाही पण मग मी किल्लारी गेली त मी आपलं किल्लारीच करूता आता मग. काही आठवून नाही राहिली आता पाहालागीन बाई होती की नाही होत काय माहित हा. तारीख काय माहित काय आहे त्याची हम.
आता कुठेच जावं लागते आपल्याला जास्त गावा.
हो ना जा नाही लागत एखप आम्हाला जा लागते तेलला रेल्या.
हा.
हम्. हम्म.
आम्हाला काही जास्त जाला लागत नाही कुठे काही नाही. तसही मालू जमत नाही ना पुरीच्या ना
हा. नाही म तरी आता असं कुठे ना कुठे जायचं कामच पडते ना.
हो नाही तर काहीत.
हा काढून घ्या ते कामाच आहे ना.
हो.
हम्म हम्म.
कडील ना.
काढलाय का ते उद्यम आधार काढलं काय.
नाही मग ते हिंगोलीबाईपाशी तर कागद दिलं होती म ते पाठवलत.
हो काय हो मग चाल राहायला वाटते माहि ते काळचं ते मॅडम न दोन तीन पाठवले आता ते. हिचं पाठवलं दुर्गाच. आणि त्या आईचं जमादारीन बाईचच पाठवलं दोनच पाठवले फक्त हम् तिला म्हटलं काळेला काढला म्हते म्हणते बाईण अजून काही आणले नाही त्या बई न.
हो काय.
हा.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
हा.
बरं ठीक आहे.
हा हा ठीक आहे ठेव मग.
हो. मी काही येत नाही मारत. नाही.
इला वाला विवो आयटी कॉलल सारा आहेय. . पाणी पाणी चया नऊ एकावन.